येता?
नको आता जेवून करायचेयंत मळ्यात
हाव गं मला नायी बाई पाठीवलं.
हुं कुरड्या करूयात मेळ नायी हायनां?
खुरड्या कधी केल्या म्या?
मग दाबून चालीव कुरड्याहा
नाय ओ माय एक दिवस केल्या काल टाकलेल्या गं गहूं ते मला करायच्याच नव्हत्या मी नायी केल्या माग पुुढं एक ते दिवशी केलत्या ते तर अर्धा डब्बा झाला लगीच संपल्या बी.
मळ्यात मळ्यात जायचयं माला मळ्यात.
हाव गं मंग जशी
बोला ना! माझा अभ्यासच घेतला हों, फोन चालूयं ओ एक मिनिट हां चिमणी आत्या मी उद्या येईन हां. उशीर झाल जेवणं करायची आम्हाला हां बोला आता.
म्हणलं तुला कुरडया नायी करायच्या का? कधी?
करायच्या नां.
हाव का? मग गहू टाक ते शेतारखी गहू टाकून द्यायचं. च मंग हां एक तारखेला पौर्णिमायं नां?
हुं.
मं दोन तारखेला टाकून द्यायचं इथं आभाळ बी येरन लवकरचं
काल अन आता आभाळ लयीच येऊन राहिले.
होव नां आज बी लय आलं.
हाव हुं.
जैसी, गनबुल लाट दस माल खोड करसे, तो दे दिवसा
बरं बरं.
सकळी दस्तक पाठव, वीस एक नंतर.
सकाळी का? त्यांना तिकडं जायचं असलं तर नयी सांगत. त्यांना नाल घरी पाणी होऊ द्या थोडं.
काय काम होत?
जायचयं गावाला.
फिर गावाला जायचयं का?
हुं लयी घरी गेलीनं मी तर मग पाठ-पाठीण म्हणजे तेच आले पाहिजे.
येतीन ते.
हा.
आ
येतील ना. हा चालले मंग घरी जाते, आज राहू दे.
हाव गं, घरचीच होते आज काय घ स्पर्शाने झाली मिळाली की गवाशी दोन आरे सोंगाची त्यानला असली
हम्म, बरं ये.
असं जिवावर आलतेली, काल एक आली परवा एक आली ते सारे बी नाक टाकले असं परशन जातली
कोणता त्यो
हाव ना ग
तुम्ही तशाचे तुम्हाला टाक म्हणलं तर असं लगेच टाकायला पाहिजे होतं.
हा ना ते आलं नाही जेव्हा त्या सोबत काढले गेले असत ते.
चला ते करायचं
जे काय तिकडं तुमचे कांदे इथनं जवळ होती ना तेव्हा बघून घेतला स्वच्छ सुरडा करून त्याला.
हाव का
पाच मिनिटाचं काम द्यायचं, या कारीचं.
गेलास ना आता मंग.
हम्म
नानी दिसल्यास नाही, नाणी नाहीत काय घरी?
नाही आई लंकाकडे जाईल ना लंकाला ती याचं दवाखान्यात चालू आहेना. वजन नाही उचलायला सांगितलं ना ते बाबान. मागच्या हपत्यात जायचं होतं, मागच्या हपत्यात. मागच्या हपत्यात, जायचं पण अ हाव हाव नाही नाही नाही गेल्या. गुडपाडव्या जर निघायचं म्हणी, यायची म्हणी परदिश
हाव का हम्म. मशीन कावून बंद आहे का म आज.
कोणतं. बाप्पाचा का? मळ्यात ग्याली, मला काय चार आठ फोडू.
सासूबाईंनी केला का? सासूबाईंनी केला नाही का म्हणलं?
त्या नाही आल्या म्हणलं, थोडसं राहिलं होतं म्हना सात-आठ महीने राहीली फक्त.
हाव, हा सव्याचा बर्डे होता ना आज मग.
हा ये आलिकडं ये इथं.
मला काय माहिती स्टेटस होत मग पाहिलं मी बड्डे होता म्हणलं आज.
हा हा
गे-गेली होती तिकडं.
गे जाईली त्यांच्याकड.
हाव का, नाही मला नाही माहिती ओ बड्डे हे स्टेटस पाहिल म्हणून म्हणल मी.
हाव का
हम्म.
मग कांदे बिंदे बरे ए?
हा बरे ए बाई आले
पंलड्यास ना
नाही काळी काळ होऊ राहील लगीच.
हा काळ होऊ राहील का?
हां.
कानात मेटेला
तेच ना.
हम्.
पण मग हे नी झाले पाहिजे ना.
काय? कानू आता काय होतन काय नाय काम नाय येऊ राहिली त्याला. आज किती काय आभाळ येत होत चिरखत होत उन लगी. हॅलो.
हॅलो, आवाज याला नाई काय बोला ना. आ?
हॅलो.
आवाज यांना नाय काय करूल्या?
हा तेस म्हणल आज लय आलंत म्हणी.
हॅलो.
आज किती आभाळ आलं
हाव ना लय आभाळ आलत आज.
हॅलो.
हा बोला ना आलता म्हणल लय आभाळ हा बोला ना.
पाऊस येतो काय कून बाई.
आवाज नाय, वाजवाला काय?
अगं पाऊस आज लयच गडगड आभाळ येईले.
हाव.
तुमचे घऊ झाकीले का?
हा झाकून पाकून ठेवेल खाव
हाऊ का, बर आय मग आम्हला पण घ री - आणायचे होते त्या टॅक्टर ला डिझेल नाय भेटलं.
हाव का डिझेल बंद झालं ना कालच्या धरून.
हाव ना बाई डिजेल भेटल असतं आम्ही घरी आणलं असत.
गॅस भेटता का नाय मगं?
अगं अफवा उडवली तसं काय नाय राहणार.
नाई का?
नई.
बर, नाय ओ चालू ए ना पुढ.
द
हा बोला ना चालू हाय म्हणल कुठं
त्यांलाच की कोरोनाचा काम करून दिला आणि ह्यांच प्रताप दादांंच म्हणण काय होत? अस हुईल शक्यतो लोकांना बी शक्यतो म्हणल्यावर लोकांनाबी की अस तेन लई लावल्या रांगा. ड्रम च्या ड्रम टिप घ्या टीप भरून ठेवलेत डिगीत. लोक बावळीये कीतीग बीन
हा हम्म! लोक तशीच ये काहीहि सांगित्यात
हा
मजे ते मग?
हम्म मजेते ना.
हाऊ का काग आणि तिथ कामाल कोण कोण जात तुम्ही?
मी सविताताई विजुआक्का मांगाची अश्विनीताई.
ह रत्नबाई नाय.
कितीक भारी काम आहे तिड रत्‍नाबाईला सांगितल होत पण मग त्या म्हणे मला जमनार नायी उद्या इन म्हणी. म मीच लागून गेले त्याच्यानंतर त्या त्या तिघी जणी होत्या ना.
हा हा!
एक जणीनच लागत होती तिड आता काय भरला तर एखांदा हप्ता भरल नाही तर लावते क नाही काही गॅरंटी नाही सोमवारपासून.
अरे देवा तू तो म्हणली ऊनावर कामये?
हा उन्हाळा भर कधी म्हणले मी? महिना भर
नाही. हौवकाय एक महिन झालेत हौ का बर झाल पण जाऊदेत. बर झाल.
हा काम चांगल होत ना टेन्शन नव्हत. आता काम घरचे रातिल बुजून
हा! मग आता वल्लेसिल्ले कर नाही टो येईन थोड्याला.
हाव.
काला रिकाम जाऊदे. ते बर हुन गेल्याव म बर हुन घे म्हणल मधी कमी ये. काम नव्हत तर काम लागून गेल तर बर झाल मग
हाव काम बी नव्हत पण मग वल्ला चिल्ल झाला असता ना?
हा वल्लचिल्ल हुईल मग घरच. अग घरच हुईल नं वावराच वल्ल हुईल मग. हा तिकड कामाच्या डबल मग पाच सहा च
सांगता नाही येत म्हणा ना पुढचा हप्ता आजुन भरला. भरल नंतर
सात आठ हजार रुपये राग आहे होऊन गेले पण मग
हाये काम पण लावत्या का नाही त्याची गॅरंटी नायी ना.
हा हा बरं झाल.
हम्म नाही तर मग कामाच काही टेन्शन नाहीये.
बर आहे ना झोपेत चांगली बाई हाय
हम्म हा हाव चांगलये ना आ
सोबत बी चांगल्याये म्हणल सगळ्याजणी.
हा! आस हे नाई आवरा आवरा टेनशन नाही तिथ.
मग तिले कायले टेन्शन देईन?
दहा, दहा बारा बीळ लावाची का? अं
टामिंग सोबत घेणे.
दिवसभर. फक्त टायमिंग आहे संध्याकाळी, सकाळचा पहिले ना दहा बारा बीड लागले पाहिजे दिवसभरातून. चौघीतून
हाव, बरं आहे मग.
हा. लई कमी बी नाही लई जास्त बी काम नाही. काम असलं यावचं लागेल.
हा.
लोक चहा बी खायला देत्या ते असं काही नाही.
या कशा कशाचे झाडे आहे ग तीथं?
तिथ काय रामफळ सिताफळ? आंब्याचं एक फळ रामाचं
हाव का.
परत याच बदामचं.
निमोनिच नाही का?
निमोनीच नाहीव ते कशाला राहील?
बोरीच्या
हा दहा मिनटं झाले.
हो ठीक आहे.
आता माझ उचला.